हॅलो हा.
हा हम्म इन ऑडिबल हो हो हो रेंज रेंजच हा मग काय चाललं आणि?
काय नाही आता जेवुन बसलो.
हम्म हम्म
जीवन आत्ता झालं.
जेवन झालं आता हीच टायमिंग असतंय. मॅच आमानी ती आवडत नाही आमानी क्रिकेट आवडतं. क्रिकेट क्रिकेटच क्रिक आमच्यात क्रिकेटच आहे आम्ही क्रिकेटपेमी हे अ हो हो हो हो हम्म तेकाय मुलासनीच फुटबॉल जास्त आवडते तुम्ही बघितलं वाटतं.
बघितले जात
होय होय सगळं सगळीकडे ते चर्चा तेच आहे फुटबॉलची गल्ली पण तेच तेच
ते वेळ असते नाही वर्ल्ड कप फुटबॉलच म्हणलं सगळ्या आणि ते जगात सगळ्यात प्रसिद्ध गेम आहे.
प्रसिद्ध आहे आणि ती चार वर्षने काहीतरी होते ना? भरती होय होय आता चार वर्षना होय सव्वीस ला आता दोन हजार तीस ला होणार आता.
होय.
हम्म
दोन हजारी तीस तीसलाच स्पें होणार.
होय होय हम्म चांगलं वाटत ते खरं त प्रत्येका गली तेच तेच फुटबॉल लहान मुलं पण तेच फुटबॉल
हम्म हम्म खरां सगळ्यांच्या अंदाज यावेेळी चुकले. सगळे पोर्तुगाल अर्जेंटिना म्हणतं होती ब्राझीलील म्हणतं होती.
होय बाझिल वेगळच झालं ते अंदाज हम्म
आणि कुठली खीर करतय?
हम्म
खीर आणि कुठली करताय?
आम्ही होय आम्ही नाही फक्त शेवयाची आणि ती हुगी करतोय गणपतीत. ते हम्म तेवढं दोनच मला हा ड्रायफ्रूट घालून ते म आम्हाने ते कारण जास्त करून ते शेवाळ्याचेच आवडतात मुलांना पण सगळ्यांना आमच्यात आमच्या घरात पण सगळ्यांनाच आवडते कर कि कर कि म्हणतात ते खीरच असलेच
हम्म
हम्म
ते हिच्यात पण मुसलमानांच्यात पण ती ह आहे तशीच करतात खीर
कसली खरंच त्यांच्यात ती वेगळी त्यांचं ते वेगळे ती लांबडी म्हणजे ती भाजकीे आहे भाजकीे हा शिरकुर्म ती भाज नाही नाही नाही ती भाजकी शेवया आहेत त्या वेगळ्या असतं शेवया बारीक
हम्म हा बारीक
हो ते त्या वेगळे तिजी पण खीर होत्या खरं आपण ही हे घव्हाचे ह जे आहे नाही ती बघाय छान लागतेय ती
हो अरे त्यांच्यात ते फेमस असते त्यात ड्रायफ्रूट सुखमे
ायप भरपूर घालतात भरपूर हम्
आणि तू पा आणि वर ते भरपूर सोडतात
भरपूर तूप सोडते तो होय ह्याला पण तूप लय लागते या खिरीला पण तू बर लागते हम् आमच्या कार्यक्रमला एका पस्तीस लिटरची आमच्या माहेरी केलत पस्तीस लिटरची केलते किरती आणि सग बरी पै पाहना म्हणाली खीर कोण केल्या छान केल्या म्हण ते त्या हन केलता आचार छान केलता आमच्या एका कार्यक्रमला आणि सगळ्यांनी असं डवे युज अड्रूट चे डबे भरून नेले कीर्त
हम्म
पार्सल म्हणजे पहिला तेसला घरी नाहीले
आम्ही पण एकदा अ केला आजऱ्याला गेलेलो त्याचाळूबाच त्यांचं जेवण होतं महागावकरांचं देसाांचं त्यावेळी त्यांनी ते किरकली चाळबाच दरवर्षी असते मग ह्
मागवला हा होय होय होय
ते तिथं ते खीर केलेली तर त्या त्यांचा गावातलं एक शेप होता तो ताजमध्ये होता त्यान ते के बिर्याणी खीर आणि मटण असली ज झालेली
हम्म हम् हम् नाही ग ग गडिंगलाजून किती किलोमीटर आहे ते मागाव तरी आजऱ्यात नाही नाही तुमचं मागावं होऊ देव आहे ना
महाग गाव हा मागाव गाव आमचं गाव आहे खरं ते देव आहे की नाही ते तिथलं ग्रामीण ह आहे रक्षक
हा रक्षा मी ते ऐकले आहे आमची पण तिथं बहीण राहते ना गडींग्लजला मग आम्ही आजऱला तर जातो नि सारखं त्याच्यामुळे ते मला माहिती येत ते देवाचं हम ते आमची बहिणी ज मिस्तर होते ना आम्ही सगळे यायला जायत ना अबोलीला दरवर्षी
त्या रोड ला जातानाच आहे ते डोंगर ते जंगलात जायला लागत ते ऑक्टोंबर नोव्हेंबर दरम्यान ते चाल होतय ते मार्च म पंधरा मार्च पर्यंत जायला लागते जंगलातन वाटका जंगलच आहे म्हणजे असे प्राण्यांचं ते ख ग्रुप न झायला लाग हम् तिथं कसं आहे दोन देव यत आहेत म्हणजे खारा आणि गोडा वरती डोंगरांगवर आहे तू गोड आहे
हम्म आम्ही दरवर्षी यायला जाते ना बैरीची यात्रेला बहिणीकडं ती पण यात्रा पण छान जबरदस्त असते ना ती
हम्म आम्ही जातो तो की लहान असताना सगळे जायच
हा यात्रा दिवस हा दिवसा यात्रा करायची आणि रात्री नाही तिथन सगळं हे करायचं हलवायचं थांबायचं नाही काय नाही. आणि मग ते सगळं ते.
तर ते जागा वग करणार झाडाचे अशी जागा निवडायची आणि तिथं सगळं तयारी करायची असं असायचं. मग गाडी घेऊन तिथं सगळं राहायचं सकाळी सकाळी आवरून मग यायच.
यायचं तेच आम्ही बहिणीकडे आम्ही जातोय नाय दरवर्षी मी जातोय दरवर्षी जस म्हणजे हे झालं तर मी आता जातोच कायम जातोयच. कधी चुकवत नाही चांगली वाटते त बहिरीनी यात्रा. आम्ही रात्री बाराला जातो अभिषेक असतोय ना रात्री बाराला.
हम्म
आदली दिवशी मग बाराला जायचं अभिषेक करून ते तोरण नेतोय नारळाचं हारबिर पेढ न्यायचे. तिथ ते आता हे रे हे चालू झालंय ओळखीच झालंय ना ते.
नाही आता जरा वाढलेय आधी कायच नव्हतं तिथं मंदिरनुसत साधं मंदिर होतं.
साधं मंदिर होत आणि ते स्पष्ट दिसत. दिसत होत ना मंदिर असं बांधले छान बांधले खर लय गर लय असते भरपूर गर्दी असते आम्ही वरून जातोय. नाही नाही आमही खालु चालत जात नाही वरून वरून जाते तिकडन असं.
हम्म तेच आता ते रोड केलाय ते हम् ह.
एंट्री करते ना आपण बैरयला यायला आत तिथन आहेय ते ह मग मी तिथून जातोय.
चढून अस आम्ही खालून जायच चालत.
होय चलूनच आता आम्ही चढ चढतच नाहीती आम्ही बहिणी बहिणी. ही आमची बहीण एकय हाय नाय तिथ. बहिणीची पोरं अधी दो दोन चार दिवस आधी ये म्हणत्यात. मौशी ये ये ये म्हणून.
हम्
पोरसनी यच होत नाही.
आता गडिंगलच पूर्ण वाढलंय भरपूर.
होय होय वाढलय भरपूर वाढलाय. चांगलं वाटतय खरं गंडीगलज श शिटी चांगली आहे.
हम्म आहे काय आहे तसं हे नाही. वाडलय सगळे आधी श सोसायटी त्यान चांगल्य झाल्यात हॉस्पिटल झाल्यात.
वा वा हॉस्पिटल व्हय तिथं ते हॉस्पिट च शिवराज कॉलेज चांगलाय बघा व्हणे. व्हय.
आधी फक्त स्टँडच्या इथं आसपासच असाय सगळ हॉटेल आणि
हो आता लय सुधारलय हो लय सुधारलय आत्ता छान वाटतय खर.
आणि आता ते आजरल तन रोड आहे तो सगळ डांबरीकरन झाले सगळ आंबोलीत. पूर्ण.
आंबोली होय होय ह आम्ही एकदा. आ मी मिस्त्र आणि मी आत्मापूरला गेलतो तिथून आमच्या बहिणीच्या गावाला गेलो. आणि तिकडून आम्ही गडींगलज ल गेलो आता रस्त असल छान करालत. इथन अदमापुरास न कने चाळीस किलो. आहे बघा. खरं रस्ते असले छान झाले डांबरीे काय वाटतच नाही की जवळच आहे एवढ्याच.
हम्म.
हम्म ते आता सगळीकडच रस्त छान करालय खरं.
होय नाही सगळीकड कनेक्ट क्टिव्हटी चांगली झाली आता ते रोड चांगले झालेत डांबरीकरण त्यांन चांगले झालेत.
अ व्हय त्यो आता स चवडी चवंडी घाट हाय की न्हाय त्यो केवडा फोडला. हम
होय ते आता जायच आणि यायचा वेगवेगळा केला ना जायला आता आपले पुलावर न होणार.
व आत्ता होणार की डायरीक मग अ चेन्नईला तेन जायाला म्हणजे सोपं होणार हाय तवा.
हम्म
बेळगाव बेंगलोर होय नाय.
होय.
जाणार आता हम्म.
होय.
होय चांगलं केलं आहे खरव भारी केेलय.
तिकडे सगळे रोडच चालू झालेत सगळे.
व्हयच वरचे रोड घले.
झाले की सगळे चालू.
ह मी कधी गेलतो बाई कुंद्रीला गेलतो तेव्हा त्यावेळी ते रस्ते चालू होते ना म्हणजे करायचे,
हम्म
दोन वर्षाच्या मागं गेलतो बा बाई पंरीला.
नाही नाही झाल्या आता ह पूर्ण रानात गपूरच्या पुढपर्यंत सगळे चालू झाले रोड हायवे.
चालू झाले काय हम्म. ते आणी रेल्वेन गेलो आणि एवढं काही दिसत नाही ना असं रेल्वेतन आणिक चाललो णी दिसत नाही. आता गाडीत न गेल की मग कळणार ते रस्त्यांचे हणी.
होय.
हम्म चालतय चालतय मग आणि काय म्हणतय.
काय नाय निवांत आता जरा रेस्ट घ्यायचं म्हणलं.
हम् बायको पण झोपली वाढत तुमची मिसेस.
हाय की काय चालू हाय सगळ्या टास्क तेन हे करायचं. चालूयत.
मिसेस छान आहेत तुमच्या मिसेस ऍक्टिव्ह हायत ऍक्टिव्ह हायत.
हम्म
मेसेसच्या हवा हाताला पण चव हाय तुमच्या भारी चव हाय मिसेस च्या ह. ह लय दिस झालं बोलून झालणार नाही त्यांच अण माझ मिसेस च तुमच्या हम्म चालतय चालतय. कॉल करतो आता नंतर ह ठीक हाय ओके.
हे